हा बोला कि, हा बोला कि ओ.
हा, काय चाललंय?
काय नाही बघा निवांत, आत्ता जेवण वगैरे आवरलं सगळं, हम्म.
हो काय? लेट झाला.
होय होय आज तस पोळ्यांचं हेनी जरा बाहेर गेल ते म याईला हेनी आल्यानंतर बसलो हम्म आज निवांतच होत सकाळी पोळ्या
अ, होय, मग, दिवस क कसा सुरू होतय तुमच?
दिवस काय सकाळी उठायचं साडेपाच ला. झाडलोट, सडा रांगोळी वगैरे करायची‌. नंतर मुलांचं डबं नाश्ता, स्वयंपाक वगैरे आवरायचा साडे नऊ ला जायच स्कूल ला. हा.
वय शाळेला जातेस वय तू.
हा हा.
जॉब करतायस का?
हा हा जॉब करते. हम्म, मग शाळेत काय आपलं हम्म मुलांच मुलां बर वेळ जातोय हो हो शिकवायलाच. अ व्यास ओलंपियाड अकॅडमी, व्यास ओलंपियाड अकॅडमी.
आणि तिथं मग कुठला वर्ग घ्यायचा शाळेचा, शिकवायला.
सीनियर के जी.
ते जे, सीनर के जी वय. मग मुलं जास्त असतील कि तिथं काय काय कमी आहेत.
नाही नाही आहेतकी पंधरा सोळा आहेतकी हम्म.
आणि मग शाळेचं टायमिंग काय असत.
अ दहा ते दोन.
दहा ते दोन. म लवकर जा लागत असेल की.
होय होय साडेनऊ ला घरातन बाहेर पडाय लागतय साडे नऊ साडे नऊ वाजून गेले की पाच दहा मिनिटांनी निघते, दहाला पाच कमी असताना जाते तिथं बरोबर.
होय, म शाळेला जायचं म्हटलं, सकाळी लई धाव पळत असेल की.
होय- होय, होते- होते, तेच की. त्यातन आवरायचं, म्हणून तर लवकर उठायचं आपलं हा.
होय, उठून ना लवकर आवरलेलं, कधी पण चांगलं.
चांगला होय, उलट ते सुट्टी असल की नी उरक तच नाहीत काम, रेगाळत्यातच, ते उलटलं कर उठून आवरलं क नाही, फास्ट काम होतय, निवांत होते परत.
उठल उठल्यावर मग, असं कामाची सुरुवात कस करतेस. तू, म्हणजे काय सुरुवात करतेस.
अ पहिल्यांदा उठलं की, आंघोळ वगैरे बाकीच आवरायचं, मग स्वयंपाक. कालाच लागते ना डायरेक्ट, कारण डबा साडेसातला तयारच लागतं.
हा.
मग डबा वगैरे नाश्ता वगैरे आवरायचा, मुलाचा डबा, परत माझ पण असतोय.
हा, डबा ते आवऱ्याच म्हटलं, लोक
ब्बा लागतो ना, हा सातला त्याला द्यायलाच लागत. भाजी चपाती, भाजी चपाती.
सोत
हो हो सगळाच स्वयंपाक आवरून जातोय, हम्म. भाजी चपाती, नाश्ता आणि करायचा, हम्म. नष्टा आणि लागतच, हो हो होतेय, होतेय, आवरतय.
तेवढं लवकर अन म तिथन म परत नाश्ता करून म मुल, तो पण जात असेल शाळेला.
हो हो, तो साडेसात ला जातो, मग झाडलोट वगैरे करायच. सडा रागोळी, तीथन माझा जरा योगा असतोय, आठपर्यंत, सगळं आवतंय मग योगा
योगा पण करतेसय व्हय तू. म्हणजे एवढ्या ह्याच्यातन, व्यापातन व्यायाम पण करायचा काय?
हो हो, असतोय, वेळ असतोय, मिळतोय ना. हा, दे, हो हो, नाही करतेस रोज, हा.
हा व्यायाम, व्यायाम महत्त्वाचाच आहे, उलट खर. आणि आपल्या शरीराकड, लक्ष द्यायलाच पाहिजे कि. ते पण महत्त्वाचं तेवढंच आहे नी, ते म्हणजे काम काय संपत नाही. घरातलं कामही काय, कोणाला संपत नाही. त्यामुळे आपलं, व्यायाम करून आपलं,
हम्म, राहीच, हा हा. होय होय, म दोनला स्कूल सुटते म आले की, म जेवायच. येईपर्यंत सववा दोन, आडीच होतायेत. मग तिथनं जेवायचं, जरा तासभर पडायचं. दोनला सुटतेय, मग मुलं सगळी जायला लागतयत ना.
शाळेत ना, म ते सगळ्यांना म्हणजे, गेल्याशिवाय, यालाच येत नसेल ना. असं, म, शाळेतन. म शाळा घरापासून लांबय लई.
नाही नाही, आहे जवळचे, नाही.
जवळ, किती अंतर आहे तरी, साधारण. म्हणजे कशाना जातेस तू, होय काय? गाडी.
हा हा, गाडी शिकली की मी. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो आवाजचं येत हॅलो का घेत नाही. ते दाखवा की ते देवीचं दाखवा हॅलो नाय नाय बोल आवाजचं येईना म चालूच ठेवलाय तसाच ओ मेघा ताईंचा नाय नाय दहा मिनिटापर्यंतच तसच ठेवलाय.
आहो त्यात कॅमेरा कसं करायचं. हा थांबा थांबा नाय ह्यांनी उद्या करतो म्हणल्या त्या आता उद्या जाणारच आहे ना तिथं हे बघा वताई हा काल तर आणलया. आता उद्या ठेवते की व्यवस्थित ओ त्याला हा. हॅलो थांबा की बोला की म राहू दे नाही दोन दिवस हा हा. यायला आता सुप्रियाताईंचा फोन म सुप्रिया ताई पण नाय आली त्यांची तब्येत पण जरा बरी नाहीये.